हा आवाज येतोय. हम्म का.
काय नाही बसलोय बग.
आवरल सगळं.
आवरलेकी.
झोपली नाहीस माग आज.
झोपलेलो मगाशीे.
हा.
उठले आता. बोलकी तू काय कराल्यास होय होय.
काय बाई माझं काय काम आसतयच की सुरू दिवसभर कामं काय सपत्यात व्हय.
होय.
अगं मी का फोन केलतो माहितीहाय? मला ते मोदक. का हेच ते मोदका सारखंच एक हेच कशाची तांदळाची उकड करत्यास की ग तू.
तीखट व्हय.
हा तिकट ते एकदा म्हटली न्हवतीस काय चव लागतय ब तोंडाला ज. छान वाटतय ते खाल्ल्यावर म्हणून ते उकड ते सांग की जरा कसं करायचं ते?
तांदूळ दळून आणलास.
तांदूळ हाय हाय पीठ.
हा तेच की पीठच की हा हा तेच की तांदळाचं पीठ लाग. तय तेला. आणि ताक करायचं ताज. जरास आंब. तरी पण चालतय. आणि ते तांदळाचं ताक करून की कणी तांदळाचं पीठ आपण कडीला कस. स डाळीच्या पिठामध्ये अ हे. घालतोय अ दही घालून आपण फेटत नाही काय हा हा हा मग तस. ते एकत्र करायचं तांदळाच पीट आणि ताक. आणि त्याच्यामध्ये मीठ साखर अंदाजपनचे घ्यायच. जे कि लई पातळ करायचं नाही. ग गुठळ्या तेवढं फोडून घ्यायच्या तेच्या.
म्हणजे आता एक वाटी आता एक वाटी तांदळाचं पीठ आसलं तर ताक म्हणजे आसं नुसत तळ पातळ करून घ्यायचं म्हण
हा पातळ करायचं लई पण पातळ करू नकोस आणि लई पण घट्ट करायच नाही हा हा पिट कालवल्यासारख भाजीला कसं पीट कालवतो तसं कालवून घ्यायचं ते म्हणजे गुठळ्या फोडायच्या का माहित्येय कारण की गॅस वर टाकलीस कि ते लगेच शिजायला बघतय नी मग गुठळ्या तशाच राहत्यात म्हणून आधीच गुटळ्या काढून घ्या हेच्या तेच्याात त्या आणि मग तेच्या मध्ये आव लसु लसूण भरपूर घालायला लागतोय. मग फोडणी करायची. पहिला तेल घालायचं तेलात जिरे, मोहरी, हिंग घालायचा हिंग हिंग त्यामुळं कनी लय छान टेस्ट येतिया त्याला हिंग, कडीपत्ता घालायचा. आणि मिरची घालायची. हा कढीला घालतोय तेच सगळं मिरची घालायची आता तुझी पोरगी आहे म्हणून काय मिरची कुठ घालू नकोस चिरून घाल. आणि लसून भरप घालायच त्याच्यामध्ये आणि हळद घालायची आलं नको घालू आल्या ना असं तिकख तिकट होतय ते.
हम्म नाही कढीला घालतोय आपण तसं म्हणून म्हंटलं ग मी
जायच मग ते वेगळच टेस्ट आहे त्यामध्ये.
हा
आणि हळद तेन घालायचं आणि सगळं घातल्यानंतर मिक्स करत करत म्हणजे इकडं ते चमचा पण ढवळायचा हिकडन वरणात पीठ वतायचं म्हणजे आणि परत घोटाळा होत नाही आणि मग साखर आणि मिठ घालायचं. हा हा हा तस. करायच? साखर, मीठ घालायचं आणि एक वाफ काढायची फक्त.
हम्म हम्म.
आणि म नंतर झाल्यानंतर की नाई सगळं वर्ण त्याला भरपूर तूप घालाय तुम्ही खायचं. गरम गरम छान लाग ते आता पावसाळात तेवापाऊस पडला तर पावसाळच्या दिवसात असं पोटभर पण होतय आणि गरम गरम पण होतय.
हम्म भात खायची गरजच नाही मग.
होय गरज नाही आओ नाष्ट्याला किंवा ला संध्या काही सहा वाजता पोरांना भूक लागल्यावर करून दिलेस तरी पण चालतय.
हम्म करायला पाहिजे एकदा करायचं करायचं म्हणत. तुही कम येेत आणि किती दिवस झाले विचारलेलं ते माझ्या ल लक्षातचं नाही कस कराय म्हटल एकदा करुया आणि कराय जाय तुम्ही यार काहीतर फुसून बसायचं सगळं. म्हणून मी करायचा काय प्रयत्न केला नाही बा धाडस. हम्म मग आता आपण ते घातलं समज काय पीठ. ते शिजायला. त्याच्यात पाणी वगैरे काय ॲड करायचं नाही.
नंतर ना ऍड केलीस की नाई म ते पाणी अ वेगळंच होते पाणी वेगळं आणि पीठ वेगळं होते, बरोबर लागत नाही चव
म्हणजे सुरुवातीला आपण केवढं घालल तेवढ्यावरच
केवढं झाालं तेवढ्यावरच. जरा जास्त ऍड करायचं ग पाणी आपल्याला लई शिजवाय तसलं तर तुला कसं अयोध्याला पण होत. ते आणि आईला पण खायला त्याले ते
हम्म करायला पाहिज्यात आता हि ज्या शाळा सुरू होत्या. शाळेला जाय लागली. त्याने मग आली की ब गाऊन येत्या त्या वेळेला असं गरम गरम खाय दिलं की, पोडभर खाऊन झोप
व होय तस केले तरी चालते
य कुठलं वेगवेगळ पदार्थ करायचं मला तर क नाही पदार्थांची नाव सुद्धा आता आठवण ब एवढं सगळं करोरून झालंय बघ होयच, की पोरान कायवढं परण तेवढं कमीच
आणि काय पण केलंस तर हे आता आणि काय तरर वेगळं आणि कायत वेगळं हिले ते सगळ्यात
हम्म अगं सगळं लोकांचं बघता आणि मागता कायतरी गेले की नाही कुणाच्या तरी त्यांचं बघायचं आणि मला करून आता आज सकाळची मज्जा सग ते शेजाऱ्यांच्या बाळ आहे. छोटं आहे ते, आठ नऊ महिन्या सासल. सपरचंद उकडून त्याची प्युरी त्याला चाराय लागल्यात काय त्यानी ते सपरचंद उकडून दे म सांग. सा लागल्या. मी म्हंटलं अग अयोध्या ते बाळ लहान आहे म्हणलं. त्या बाळाला खायला येत नाही दात नाही म्हण ते उडून साल काढून ते देतात म्हणलं. आपल्याला दात आस आपण खायचं असतय म्हणलं. छोटी आहेस म्हटलं बाळ आहेस. तू तेवढी असली पोरगी बाई काय करायचं सांग. असं काय पण बघतेय आणि मग त्या.
हो दुसऱ्यांचं बगून मागतात पोर आणि आपल्या घरातलं चव लागत नाही त्यांना दुसऱ्यांच्यातलं चव लागते.
हा काय पण असु दे ते, आता सुट्टीला पण ते समोर आलेलीत कणी पोरं. आता वरण कायम असतंय घरात पोरं आहेत म्हटल्या वरण बिरण असतयचं की घरात आप ल्या रोजचं तरी पण त्यांच बघून कनी तसलाच भात पाहिजे, आणि तसच वरण पाहिजे. त्यांनी फक्त ते वर असं टॉमॅट टोल आणि मूग घालून शिजवलेलं ग डाळ आणि त्या डाळीला फक्त लसुन हिंगाची आणि हळ दीची फोडणी दिलती. असं जिरबीर काय घातलं नव्हतं. मग ते वरण घट्ट सर नुस त्या पाण्यात शिजवलेलं वर्ष शिजवलेली डाळ जरा चव लागत्या की ग पोरांना. मग तिनं काय केलीती त्यांच्या घरात गेलेली. मग ते बाळाला खाऊ घालतीत. तेव्हा हिला पण थोडं, दिलीत ग तेंनी. मग दिल्यावर तिला एवढंच. चव लागलं ते टेस्ट लागलं. कणीं मला म्हटली तसलचं. पिवळं वरण कर आणि, तसाच भात कर, मी म्हटलं अयोध्या रोजच आपल्यात वरण असतेय बाळा. नाही मला तसलचं पाहिजे. म्हटली. मग त्यांच्यातनं आणी त्यांच्यातनं आणलं, वरण कसलं केलाय काकी जरा बघू दाखवा म्हणून. त्यांनी तसं शिजवलेलं मला म्हट लय वरती शिजवलयं मी. आणि त्याच्यामध्ये फक्त टॉमॅटो घालून शिजवलंय नंतर हिंग लसूण आणि हळदी जरास फोडणी दिल्या जिरं बीर टा काय घातलं नाय मी.
हा हा हम हम.
एवढं छान करून पण पोरगीला बकी बाई.
तसच असतेयं पोरांच आपण, किती पण छान केलो कणीं त्यांना दुस दुसऱ्याच्या हात चव लागत असतयं, आणि कसं असतयं माहिती आहे. पोरं पोरं सोबत असल्यामुळे कणीं तिथ दोन घास एक्स्ट्रा जात्यात त्यांच्या. आपण घरात आपल्याच आपल्याच घरात म्हणून, नको वाटते की ते. त्यांच्या त्यांच्या संगतीत. ल्या असल की, नाही हौसेना.
हम्म खातत आणि त्यांच्या तटातलं ब मागात बी येतात. हे कर ते कर आपल्याला आपल्या सग त्या वेळेला ते सगळं अ उपलब्ध असल तर बरं घरात.
व्यय व्यय होय.
आपल्याकडे एखादी वस्तू असली नसली, आणि तेच पाहिजेण बसली..
काय करायचं होय, मग काय तर.
मत ते अवघड होतय ग. दुसरं काय नाही अंगत बगत बसून जेवायला. अधी आपण बसायचो नाही लहान असं ता ना
होय लहान असना बसत होत के.
मला तर कधीच आठवत नाही बघ घरात. जेवलेल.
ह.
खर मी मागत आलो हा खर मी लोक. लोकांचं बघून बिघुन मागायच तिच्यासारख. मागत आलो काणी. लय मार खायचं मम्मी कडन मी लई म्हणजे लई सगळं गावाचं बघून मागत्या एवढं करून घात पण मन समाधान नाही म्हणायची ले वरडायची मला.
हो आहे.
आता त्या गोष्टी आठवतात आता आपल्याला मुलं झाल्यावर त्या आठवत. ते आपण लहान असताना कस त्रास दिल तस त्रास देणार.
होय आता पण बघकी आता शाळा चालू व्हायल्यात पोरांच्या तर आपण त्यांना आपला दिवस कस होते मग आपण काय. आणत होतो. आमचं सगळ्याच. मी मी तर सगळं सांभाळलं बघ. पोरींना. अ आम्ही लहान असताना आस हो अ मामी असं जातो. तो शाळेला
अ
आता ते दिवस अ ठवतात गडबड गडबड हे आणायचंय ते आणायचंय आपल्या आता त्या त्यात आता पोरीनो
सकाळची सकाळची शाळा सुरू होणार होत ते मिळत का आपली एकदा त्या वेेळेला रात्रीची पाण्याची बॉटल बिटल भरून ठेवत होतीस तू आठवतय काय सकाळी उठून कधी आवरायचं कधी आवरायचं मी म्हणायचं अता बॉ टल भराय किती वेळ लागतोय खरं म्हणजे आपल्याला तेवढी उत्सुकता हो तिथे सकाळची शाळा माहितच नाही की.
हा अकरा ते पाच आणि दुपारची जरी असली म्हणजे शनिवार असला तरी अकरा ते अडीच असायची.
म्ह तेच की ते दिवस वेगळं होत आणि कसं होतं मग काय ठराविकच व्हरायटी असायच्या त्यावेळी खाण्याच्या एक तर जास्तीत जास्त वडा पाव वडापाव एक असायचा आणि इडली आंबोळी असलच की घरी करायच. आणि हेच आपल्यासाठी म्हणजे खास असायचं.
दहावीला गेल्यानंतर दहावी अकरावीला गेल्यानंतर ते चायनीज बिनिज सगळं आलय. तोपर्यंत कुठं काय होतं ग नूडल्स वुडल्स कुठं काय होतं हा तेवढ तेवढच की आपण कसं नॉर्मल जीवन जगणार त्यामुळे आपण हे वडापाव भेळ भेळ म्हटल तरी लई मोठी गोष्ट असायची आपल्यासाठी
मला तर तेवढंच माहित होतं भेळ वडापाव आणि आंबोळी. खायला आवडत सारख्या आधीमध्ये हे नॉनव्हेज च पदार्थ नाहीत असं एवढं काय म्हणजे असं हट्ट करण्या जर काही एव्हड महागातलं काय आणि आईस्क्रीम पण ते ठरलेलंच असायच. त वजनावरच आईस्क्रीम आणि ते केशरी कलरच्या कोनातलं एक
होय ते दहा रुपय वाल कोण
दहा रुपयाच कोण हा तेवढंच का आईस्क्रीम करू तील आता बापरे
होय अलग अलग प्रकारचा
आणि काय मग चालतय चल जरास मी पण जरासं चहाचं बघत, तो चहा देतो आईला वेळ झालाय लई.
हा हा बर बर चालतय हा ठिवू काय? हा हा चालतय चालतंय.